हॅलो हा नमस्कार ताई,
नमस्कार तुम्ही बघित
हो आवाज कट होतोय. माझा -
हॅलो,
हा
ह येतय ना, हा म्हटलं मला थोडीशी माहिती पाहिजे होती त्या संदर्भातच कॉल केला होता.
हा बोला,
अ आता नुकताच रिझल्ट लागलाय बघा दहावीचा, पन् माझं बहिणीला ऍडमिशन घायच आहे. तर प्रवेश प्रकिया प्रकिया कशी असते? काय असते? त्या संदर्भात थोडीशी माहिती मिळेल का?
प्रवेशशास््रीयेबद्दल माहिती सतगते तर तुम्हाला अ आपल्या आपण तीन साईड ला ऍडमिशन घेऊन शकतो. एक सायन्स साईडमध्ये, कॉमर्स मध्ये, आर्टस मध्ये,
हं हं ह
सायन्सड ऍडमिशन घेतलं तर आपण त्या फ्युचर म्हना आपलं ना, डॉक्टर, इंजिनियर या प्रकारे पदवी घेऊ शकतो.
हम् हम् हम आणि त्याच्यासाठी आपल्याला आता ऑनलाईनच फॉर्म भरावा लागेल का
हो ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही फॉर्म भरावे लागती.
अच्छा हम् हम आम्ही काही ठिकाणच्या कॉलेजेसचे नाव टाकून ऑनलाईन फॉर्म भरला आहे. पण कसं असतं काही कॉलेजेस फ्रीज होऊन जातात म्हंटलं एकदा विचारून बघू ऑफलाईन म्हणजे अ डायरेक्ट कॉलेज ला जाऊन पण आपल्याला प्रवेश प्रक्रिया पूर्ण करत. आता येऊ शकते की काय असं
नाही आता सध्या पव्हमेंट सिस्टीम ऑनलाईन मशीन फम चालते दिस आपल्याला हे ज मी कमपण आवते आपल्याला
हम् ह ह तुमच्या भावाचं ऍडमिशन झालं का मग?
हो झालं कॉमर्स मध्ये घेतलं त्यान
हां हां हां बरं बर. आणि ते आर्ट्समध्ये पण आहे ना इथे अवे्लेबल,
हो आहे ना,
हम् हम. ह्या वर्षी तर खूप चांगला रिझल्ट लागलाय दहावी. बारावीचा आणि किती जरी विद्यार्थी पास पण झालेत म्हणजे, या्यावेेळेस नापास होण्याचं प्रमाण कमी आहे.
भरपूर कमी आहे. दरवर्षी मुली पाठी मारता ये या मुलाद्
हो ह्यावेेळेस तेवढा बदल आहे
तुमच्या बहिणीला कशात ऍडमिशन घ असे म्हज अस आवड तिची काय करचाण्याची इच्छा आहे तिला
चालू होत की तिला सी ए वगैरे करायच पुढे तिचं पण कॉमर्सलाच चालू होत म्हंटलं मग तुमच्या भावाचं मी बघितलं होतं ना मागे भेट झाली होती ति तर म्हटलं ऍडमिशन झालं की काय विचारू असं
बरोर छान आहे कॉमर्स सा पण ती पण छान आहे परेझ साठी
हा तिला सी ए वगैरे मध्ये एंटरेस्ट आहे अ तिचे आहे दिलचस्पी त्याच्यामध्ये तर म्हंटलं करू द्यात मग आणि कसं ती आता अकरावी बारावी बेसिक तिच होऊन जाईल पाया भक्कम होऊन जाईल आणि लगेचच ती क्लास लावणार आहे त्याच्यामुळे मग अ तिला पुढे त्याची मदत होऊन जाईल मग असं
हो कॉमर्समध्येध्ये अकाउंट हाषय पण खूप सगळ्या आवडीच असत प्रत्येकाचा
हो ते आहेच
सी ए सी एस बँकिंग साठी खूप फायदेशीर ठरतो तो
हां हां बँकिंगमध्ये पण भरपूर आपल्याला म्हणजे करायचं असलं तर भरपूर ऑप्शन आहेत भरपूर पर्याय मिळून जातील म्हणजे कॉमर्समधून पण जर केलं तर
बरोबर अका अकाट म्हणजेंात
हो पुढे जरी काही केलं नाही तर मग घरून स्वतःचे क्लास म्हणजे अस क्लासेस वगैरे पण चालू करता येईल अकाउंट वगैरे ना त्या दृष्टीनेच चाललंय करायचं आणि नंतर तिचं चाललय मग सी ए करायच किंवा म म्हणजे सी ए केलं तरी मग स्वतःची फॉर्म वगैरे असं घ घरूनच म्हणजे आता ती कशी सि अ शहरामध्येच राहते मग त्यांचं दोन फ्लॅट आहे तर एका फ्लॅटवरती ऑफिस पण बनवू शकते आणि एका फ्लॅट व ते ते राहता असं पण होऊन जाईल
बरोबर
हम्म बाकी काय म्हणता यावेेळेस
तसं
हो बँकिंग सेक्टर पण म्हणजे बँ बँकिंगचं पण छानच आहे आता बघू तिला ज्यामध्ये आवड असेल ती एक करायला तिला आपण प्राधान्य देतोय कारण की आजकाल मुलांना आपण सांगून पण उपयोग नाही ना त्यांना त्याच्यामध्ये आवड असेल ते केलेलं ते केलं तरच ते पुढे जाऊ शकता आपण जर जबरदस्ती केली तर होऊ नाही शकत तुमच्याकडे पाऊस वगैरे काय म्हणतो
पाऊस नाही आमच्याकडे सात जून तारीख सांगितली होती आता वीस जून आली
हो इकडे पण असं वाटत पाऊस येईल म्हणून इतकं वातावरण होऊन येतं पावसाचं पण मग गरम पण खूप होतं पण पावसाच नाही आज तर सकाळपासून अजिबात बाहेर हवा वाटत नाहीे त्यामुळे इतकं गरम होतंय घरात असून पण गरम होतय तर बाहेर जाणार आहे काम करायला त्यांचे तर हा हालच आहेत
बरोबर आता शेतकरी लोकांच्या पेरणीचा टाइम त्यात पाऊस नाही
हो ना सर्व शेतकरी सर्व शेतकरी तर वा वाटच बघतायत पाण्याची पाऊस कधी पडेल आणि कधी आपण पेरणा करू काही लोकांनी तर वावर पण तैयार करून ठेवले की पाऊस पडल्या पडल्या आपल्याला पुढच काम करता येईल पण असं झालंय की पाऊसच नाहीय त्याच्यामुळे पाण्याचे पुढे कसं होईल त्यामुळे कोणीच काही वावरामध्ये करायला शेतामध्ये काही करायला अ हिंमत करत नाहीये त्यामुळे सर्वांचे वावर तर असेच आहेत पडून
ब शेतकऱ्यांनी शेतीच नाही केली तर आपण काय खाणार आ
हो ना पण मग निसर्गाची पण साथ पाहिजे असं होऊन जात निसर्गच स्कोपलाय असं वाटतय उन्हाळ्यामध्ये पावसाळा पावसाळ्यामध्ये उन्हाळा असं होतंय सगळं
जेव्हा पडायचं तेव्हा पडणारन जेव्हा नाही पडायच त्या बरोबर पडल तो
हो तसंच होऊन जातं ना मग द आता नाशिकमध्ये द्राक्ष बाग जास्त असतात जेव्हा द्राक्षांच सीझन असतो म्हणजे द्राक्ष जेव्हा हार्वेस्टिंग येतात तेव्हाच नेम पाऊस येतो मग तेव्हा पाऊस झाला कि जे द्राक्ष पूर्ण बनलेले असतात जे त्या आता विकायला न्यायचे तेव्हा जर पाऊस झाला ना तर ते पूर्ण असे म्हणजे फुटून जातात ते विकण्याला नाही मग वर्षभर एवढी मेहनत करून शेतकऱ्यांची पूर्ण मेहनत वाया जाते त्यांना रडायला थोडं होऊन जात असं हो कारण की पूर्ण त्यांचं म्हणजे त्याच्यावरच अवलंबून असत आणि वर्षभर एवढी मेहनत केलेली असते आणि शेवटी की हातामध्ये काहीच मिळत नाही हो आहे ना आमची पण शेती आहे आमचे पण द्राक्ष बागच आहे द्राक्ष बाग हे गहू करतो त्यानंतर ज्वारी मका असे पिकं घेत असतो आम्ही पण पण ह्या वेळेस तर आम्ही पण अजून काही पेरणी वगैरे केलेली नाहीये कारण की पा पाण्याचाच प्रॉब्लेम आहे जे आता विहिरींमध्ये पाणी आहे ते पण पुरेल कि नाही पुढे माहित नाही जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच काहीतरी करता येईल
बरोबर
तर तर फक्त पिण्यालायक म्हणजे पिण्या एवढंच पाणी आहे शिल्लक असं म्हटलं तरी चालेल
खूप ठिकाणी तर दोन दोन दिवस पाणी येत नाही
हो शहरी भागांमध्ये तर खूप अवघड आहे ज्यांना नगरपालिकेचं ग्रामपालिके च पाणी येतं त्यांना तर कधी कधी दोन दोन तीन तीन दिवसानंतर पाणी पुरवठा होतय काही ठिकाणी तर आठ आठ दिवस पाणी येत नाही आहे
हो का
आणि काही काही म्हणजे काही काही दुर्गम भागातल्या महिला तर लांबून लांबून दोन दोन तीन तीन किलोमीटर वरून एक एक खंडा पाणी घेऊन येतय मग त्यानंतर उदरनिर्वाह करताय तेवढ्याशा पाण्यावर
खूप टेस्ट आहे.
गोऱ्याढोरांचे पण हालच आहेत जर पाऊस
चालेल तुमच्या बहिणीला कन्वेन्स करा तुम्ही की कॉमर्स सायडसच घे म्हणून छान आहे खूप शिकण्यासाठी
हो हो चालेल ना तिला सियेच करायचे मग तसे क्लासेसचे वगैरे काही माहिती लागली तर तुम्ही कळवा तस मदत करा
चालेल ना हो आमच्या ओळखीमध्ये आहे ऑनलाईन क्लासेस आहे
हा हा आणि कस म्हणजे आपल्याला पण जे शुल्क वगैरे असेल ना ते परवडणार पाहिजे कारण की म्हणजे असं काही काही ठिकाणी खूपच अतिरिक्त शुल्क घेतात आणि त्या म्हणजे त्या पद्धती तिचं शिकवलं जात नाही मग त्याचा फायदा होत नाही असं होऊन जात
हो
आणि आजक आजकाल कसं की खूप स्पर्धा वाढलीये त्यामुळे क्लासेसवाले पण इतकी जाहिरात करताना- कि असं वाटतं की इथे जावं की तिथे जावं असं आपल्यालाच संभ्रमात पडतो आपण
बरोबर
त्यामुळे तुम्हाला माहित असेल तर मग आम्हाला नक्कीच मदत करा
चालेल नक्की हो आमच्याकडे आहेत ऑनलाईन क्लासेस मी तुम्हाला नक्की मदत करेन
हो हो मला तुम्ही पत्ता वगैरे पाठवा कारण की आम्ही इकडे गावा कडे राहतो आणि ती तिकडे शहरामध्ये राहणार मग त्याच्यामुळे थोडीशी म्हणजे काळजीच लागून राहते ना अ अनोळखी ठिकाणी जाणार आता तुम्हीच एक त्या ओळखीच्या आहेत तर तुमची तेवढीच मदत होईल.
बरोबर चालेल
ठीक हे धन्यवाद
चालेल का नाही